काय म, हॅलो बोल, काय? काय नाही बग, पाऊस हाय म्हणून बसलोय निवांत.
हा, जेवण झालं काय नाही? झालय की.
बरं.
काय काय, काय होतं जेवयाला?
काय नाय, जेवायला होती बघ, उसळ होती बटाट्याच बटाटा होता, हम्म हम्म.
काय चालव
शेेताती बघ आता, डाळिंब हाय, ऊस हाय. केळी हायत्या, द्राक्ष आहे.
हा लईच आहे की लेका मंग, किती किती एकर लावल, केळ किती एकर आहे?
केळी दीडी एकर आहे, द्राक्षी एकर आहे, ऊस दोन एकर आहे, मका एक एकर आहे मका सुद्धा एक एकर हाय.
हा हा, गुरये मग मका म गुरव असतील गाय.
हा, गाय हाईत्या पंचवीस गाय हाईत, पंचवीस गाय त्यात, पाच म्हशी येत्या, एक खिलार गाय हाय. भरपूर आहेत तीस एकतीस हाईत, तीस एकतीस हाईत.
जर्सी गायेता होय?
हा वन टाइम ऐंशी न ऐंशी नव्वद लिटर दूध जातय.
हा हा, दूध भ, दुध, दु धारा कसे करतात हताण का मिसनी न?
दोन्ही पण हातांन पण माशन म, मसरांच्या हातान धारा काढतो. गाईंच्या, मशनीन काढतो.
हा हा.
नव्वद, शंभर नव्वद लिटर दुधच जातय जमन.
हा, हेनजे गवात डेरी स्वतःची डेरी हाय.
नाही गावात डेअरी ला नेऊन वाटतो, चाळी ऐकेचाळीस बेच चाळीस दर म गाईला पडतो, दुधाला.
हा, हा हा ह.
मशीच्या दुधाला, सत्तर, ऐंशी, पंच्याऐंशी, दर म
ते कसं असत तेज फॅट हे कसं भाव असतय म डेरीत कसं असत?
फॅट लागेल असं, क रोज बऱ्यापैकी असत. सत्तरच्या आत तर फॅट कधी येतच नाही ऐंशी, पंच्याऐंशीच्या आसपास जा द- दर पडतो कायम.
हा हा हा.
म्हसराणचं पण पडत गायींचं पण सगळ्यांपेक्षा एक दोन रुपये वाढवून भेटतय त्यामुळं काय अडचण येत नाही, हम्म.
अस गायच बी वगैरे मशीला मशीला तर भाव असल ना जास्त करून?
हा मशीच भाव आहे जर भरपूर आहे.
किती बसत त्याला भाव माशीच्या दुधाला?
म्हशीला ऐशी पंच्याऐश, फॅट वर सगळं हाय रे.
हा पण ती आपल जर्सी गाय जास्त असत न, जर्शीच आपल प तीस ला बसलं, तर ती सातच्या वर जाते ना मशीच.
ह नाही जरशी सुद्धा चाळीस रुपये दर आहे चाळीस एकेचाळीस दर पडतय जरसीला आमच्या.
म, एक समज म्हणले र ते पडतंय पण अस एक समजण्यापुरतं.
हो, हम्.
ना त्यांला आता ख - खाद्य एकच असतय गया सनला.
हे अस, सकाळी सहा ला वैरण धावणीत टाकायची धारा चालू करायच्या.
हा हां.
संध्याकाळी सहाला वैरण टाकायची दावणीत, धा - धारा चालू करायच्या. यो रोजच टायमिंग खातात हा, आणि धारा झाल्या धारा झाल्या की त्यांनाला बारली म्हणून एक खाद्यये ते दोन दोन किलो एका गाईला टाकायच म्हशीला पण ते टा चारायचं त्यान गुरांनला प्रोटीन पण भेटतं आणि दूध पण दूधवाढीस मदत पण होती त्या बारलेन ला.
हा हा हा!
हं!
अजून एक स्लीप भरली की दुसर काय अजून असतय काय?
अ पेंड पेंड फक्त एक किलोच टाकायची सकाळी एक किलो संध्याकाळी एक
हम्म हा हा! मग ती परत मधलं जे पिरियड हाय धु परेशी अ सकाळी पाहुणे दहा दहा वाजता असतो.
न्हाय ती काय न्हाय गा दावणे म्हणजे गुराची एक दावण हेजी वैरणी आणि एक पाण्याच दोन्ही
हा म्हणजे असं मुन मूक मग तु हा म तेझ हा हा कळाल कळाल म्हणजे दोन्ही मधीच संपलं पाणी बीन खाद्य बी टाका असं ते
हा आणि मग तो गोठा असल्यामुळे काय आज अडचणच न्हाय शेण काढायला पण लागत नाही मग तो गोठा असल्यामुळं
हा हा, म आपल्याला जास्त करून आपलं हे आपलं बांधून असण्यापेक्षा मु दो टक्याला केलं भारी म्हणजे म्हणजे खाली समजा एवढं कामगार लागत नाय आता आपल्याला समोरच्याला कारण झालं उठलं शेण काढायला. तसं हेला लागणार नाही बरोबर आहे शेन डायरेक्ट ढकलतय मिशीनीन ढकलत शेण का तसंच पडलेल असतय?
काय ओ मशीन मशीन बोलवायची सहा महिने पावसाळ्याच्या आधी एक महिना बरोबर गोठा स्वच्छ करून घ्यायचा नाही तर नंतर करायचच नाही तवर काय गरजच नाही सहा महि
संपला विषय! हा त्याला नाही असं मग गादीव त्यांना हेझा आपण बाहेर कसं बांधल्यावर खाली असं बसल्यालो तेन टोचतय किंवा असं खड हे कसं स्वाईन फ्लू होणार न्हाय मुक्त गोट्यात.
हो पावसाळ्यात ही करायचं पाऊस यायच्या आधी ती उसाच पाचळो भेटत्यात बघ गट्टी.
हा हा!
ते आणून गुरांखाली टेलर दोन टेलर वतायच्या म्हणजे हळू थोड्या थोड्या थोड्या टाकायचा ते बरोबर चहा पावडर वाणी भोगाव पूर्ण खा शेण खताचा वाळल्यानंतर चहा पावडरी वाणी दिसतोय एवढा एकाकी होतोय म सुट्टा हम्म! ब
बरं आहे म कॅरबो किट बादली तुम्ही सोप तयार करता कसं बाहेर ना आणताव कसं असत
आ अ! माळीनगरला आमच आता आम्ही दोन महिन्यापूर्वी एक ट्रक घेतलाय त्या ट्रक न ती भरली आता आणायला चालू केलं आता स्वत आणतो आता आम्ही बादली चाळीस टन बारली आणायचे ज्याला पाहिजे त्याला द्यायची आपल्याला पण पाहिजे.
हम्म पण तो शेण कस हाय? ती कस विकतो बारली कस म असं कसं असते ती घ्याला? पन्नास किलो पन्नास किलो, साठ किलो असत कसं आहे नेमकं?
ते आ ध आपल्याला कंपनीतन आठ रुपये ना येतेय, आपण इकडं दहान, अकरा रुपये किलोन, विकायची.
हा, मै किलोवर असतय होय?
हा, किलवर विकायची आपल्याला
हा हां, म लिक्विड, लिक्विड प्रस्त कसं नेमकं का?
म्हणजे आहे, खीर खिरी टाईप म्हणजे, अस खीर कशी असते आपली
म्हणजे लय बी वाळल नई, आणि लई बी वल्ल नाय
हा, मापात असत, हम्म! आणि गरम असतय पण, कंपनीतन बाहेर आल्या आल्या पहिले गाडी, दोन तीन दिवस गाडी गरम अशी वाफ मारती.
हा हा, येवढं कसं हाय का नेमकं, कस कसं मिक्सीसिंग असतात?
मका आणि घवांची म ती बियर तयार करत्यात, दारू. वाफ पसण त्याच्या बिअर तयार करायची मग ती राहिलेला वेस्ट माल, बारली म्हणून येतो.
असं आहे होय?
हा, ती बारली म्हणून वापरा, मग त्याचा वापर करायाच.
मग तुम्ही आता कंपनीकडून उचलून आणता, समजा का तुम्ही तयार करताय मग तुमच कसं हाय
नाही, आता सध्या तर कंपनीकडून आणतोय.
हा.
हा, कंपनीकडून आणायचं मग विकायचं.
तुम्ही करताय ना घरी.
घ घरी तयार करा, घरी तयार कारखाना मोठा असतो, आपल्या उसाच कारखाना असतो तस मोठं त्याच्या कारखान आहेत तेच. हो, वेस्ट, वो आर एट मकाच म मका त्यान ट्रेन न मागवती ती, ट्रेन गच्च भरून मका मागवत्यात ट्रेन.
अ मग लय मोट आहे म, आपल्या जमणार नाही, घरी करायच म्हणल तर
हा.
हा, हम! बरं आहे म अजून शेतात काय काय लावलय?
हाय, बघ हे आणखीन ऊस हाय.
हा.
दो दोन एकर ऊस आहे शेतात, हम्म! केळी दिड एकर आहे.
हम्म हम्, मग आता ते ऊसात
ह्या वर्षी केळीच, हा, ह्या वर्षी केळीच साडेचार लाख रुपये झाल.
हा, मग आता ऊस आपल्याला पुरवडतय की, पुरवडतंय वर्षात दोन उत्पन्नाचा समज आता, ऊस
ऊस परवडत, अरे ऊस परवडतोच रे, बिगर भांडवल पण लय लागत नाही, बिगन कष्ट, कष्ट लागत नाही ना त्याला, बिगर कष्टाच हाय.
लवकर उत्पन्न केळ जिथे वाटतेय ना?
अरे पण खर्च करायला लागतोय त्याला, त्या हिशोबाानं.
हा.
हम्म! कर्ज केल्याशिवाय ते आत्ता होत नाय.
केळीला खर्च कराय लागतय. ते बी केळी कस, भाव भावर डिपेंड हाय, तसं उसाला कसं कमत कमी दिड हजार तर, त्या पूर्ण जात
अ अरे ह्या वर्षी तीन हजार रुपये टन टन ह्या वर्षी दर पडलाय तीन हजार रुपये टन हा हा ऊस परवडत आर कसं पण अर एक कर्म एकर म्हणल्यावर दीड लाख करात ऐकतच नाही दीड लाखावरच होते एका
हा हा
हम्म
बरं ना डाळिंब्याच डळिंब्याचं उत्पन्न जास्त निघते पण तेला खर्च बी लई हाय कनी डाळिंब्याला ऊस
तेलकट तर आवरलं मग काय पैसा मग सोन्यावाणी पैसा हम्म मग रोगन तेलकट हम् मग ते काय अडचण नाही बघ त्याला
हा ह
हम्म
हम्म तेलकटपणा नाही संपला शेतकरी मा मातीत गेले मी
हा मातीत गेल्यावाणीच होणार ना
अवघड हाय बा
अ डाळिंबाला ते
ऊस हह पेन्शन नाय आलं पण एवढं वर्ष टाइम लागत करा ते वर्ष भर पिकायला
उसाला कसं पाणी कमी झालं किंवा जादा झालं तर एवढा काही फरक पडत नाय कमी एवढं काय जाणवत नाय तस ह्या बाकीच्या बी त्याला कमी झालं कि माल्याला शॉर्टेज येतं पाणी कमी झाल्यानं आणि जादा झाल्यान पण ती तगारा वाढ तर त्यामुळं त्याचा उपयोग पण नाय हम्म
हा
मग काय आजुन
काय नाही बग निवांत तुझंच कसं काय चालूय तुमच्या इकडं काय चालूय आता
आमच्याकड असल काय आमची हय लिमूनी काय ऊस काय मका हा हम्म त्यास का उशीला लावतो बाकीच काय नाही कारण की ऊस परवडतय विना टेन्शन नाही कष्ट नाही एवढ लय एक दोन-तीनदा खत टाकलं पाणी एक दोनदा पॅनल भिजवल परत ड्र्रीपन चालू करायला लागणार कस मग गवत काय गेडलं फोन घेतय नाही उडविली नाही ही रेंज नाही निवांत आहे बाकीच पळी दयायचं म्हणल त्याला कष्ट आता असं तरकारी करतती सारख माणस गुंंतून जाते ना बाबा हे करा ते करा चमाग पलं तर तर नुकसान बी हाय
बरोबर आहे
पण भाव भाव तर पैसा फता म्ह सग पैसा कसत नाही पण ते खाले ते भाऊ घावतच नाही हो
हम्म हम्म बर
भावाच लय अवघड आहे ते आपण बी पिक जे जातले म्हून पीक घेतले बघ बरोबर असं भावाच टायमाला येतच नाही. भाव नसले ते बरोबर मुलकाच येतती आणि जवा भाव असतो तवा एवढ असा विषय होतोय
बरं
हा मग ते ऊस कसाय एक वर्षा मध्ये दोन एक दोन वर्ष बसून हा बसून खाण्या एवढा पैसा येतो उसातून
हा
हम्अल् एक वर्ष शद्धकती बाकी ते गहू ज्वारी आपली असती रानातली त्यामुळे तर काही टेन्शनच नाही.
हा हा
हम्म
चल मग तुला तो न नंतर मग कॉल करतो आता मला बहिणीचा कॉल यायला लागलाय.
बरं बरं चालतंय चालतंय चा हा ठेवू का हा
हा
हो ख हा हा बाय बाय